हा.
हा काय कररी मा
ह आवाज येतोय ना
हा येतोय ग
हो काय कर
काय करते हा काय नाही बसलीय मी
नाही काही केली होत होती ग आजून मॅळमांनी मेसेज नाही टाकलाय का व्हॉट्सअपवर ग्रुप वरच
कस ल लिहते हे
ह म्हणजे ते व बोसरांनी मेसेज न टाकलाय का मॅडम त सगत हो ते मेसेज टाकलालाय काय नाही का
हम्म नाही बघितलं मी
ह
पण ते भाजीपाला लागवड दहा जणांचं नाव द्यायचे असं रंजना मॅडमांनी असं सांगितलं होतं मेसेज पण आला होता आम्हाला
अस का ते नाही का ते आपले म्हणजे
बस
अशका ते पहिले मग तुम्ही दिलेले असतील मग तुमचे ह म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे पहिले काय होते जेव्हा सी आर पी म्हणजे बाईफ मध्ये काम करायला लागले ना तेव्हापासून म्हणजे तुम्हाला काय कसं वाटत काय ते सरळ म्हणजे मनातलं आपल्या मनातलं कोणकोणते प्र ते लिहायचं लिहायला लावून होत होते.
कसं काय पोचले तुम्ही काय केलं. म्हणजे क काय श अस स
हो तेच अनुभव हो तेच
आपला अनुभव व्यक्त करायचा आहे ना.
हो तेच हो
हा ह
तेच लिहत होते मी
हा का हा बापरे मी तर तेली मला दोन विचार करून करून
मग त करू मी पण दुपार पासून जसली रे लिहायला हो उद्या म्हणजे दहा वाजेपर्यंत व्हॉट्सअप वर टाकायचं सांगत होते ना मॅडम हो ह
आपला अनुभवच लिहायचा आहे हा बरोबर आहे.
हम्म
आम्ही दिलंय. पूर्णे, मला तर दोन दिवस लागूनच गेले विचार करून करून करून करून, मग सुरेखासोबत बसलो आम्ही
हा.
आणि तिच्याशी गप्पा केले, मग नंतर तिने पण लिहिला मीने पण लिहिला टाक कला मॅडमला
पहिले, पहिल्याच तुम्ही देऊन दिले असतील ना?
हा, म्हणजे दोन-तीन महिने झाले आम्ही दिलंय ते. आमचा अनुभव हा, हा
हा दोन तीन महिने झाले ना आम्ही दिलंय
अस्स, मग काय काम केलं मग तुम्ही?
आज माझं लसीकरण होतं ना वडगाव ला. लसीकरणाला गेली होती मी. हा हा. बापरे, आज माझी नवीन नोंदणी, सात नोंदणी एक गरोदर
भाप सात
हा सात नोंदनी ए. वडगाव पण मोठं ना ग, मग सगळं किती बापरे! फक्त रजिस्टर एवढीच, रजिस्टर वर नोंद केली, अजून तर मोबाईल मध्ये नोंद करायचीच बाकी, मोबाईल मध्ये सगळं भरायचं आता तो डाटा, हुम्म कुडवेल डाटा भरायचा बाकीचे हा काय मग अजून अ रिमा.
काही नाही करत आ, तेच ग लिहत बसलेली होती विचार करून करून. कसं लिहायचं काय
हा ना विचार करून करून लिहावं लागतं.
म्हणजे आपण विचार कर करत असताना हे मुलं मध्ये मध्येच बोल बोलतात ना खूप राग येतो मग, येऊ नाही देत ते सगळं खेळता ये ना, लिहून नाही देत, मध्ये मध्ये मम्मी मम्मी करत अस
हा ना, ह हा ना आपण विचार करत अस ताना ते, मध्ये मध्ये बोलले की ते मग आपल्याला विसरू विसरतो ना ग मग आपण ते. लिहुन काय नाही असं
म, राग येऊन जातं, मारून बसत मग मी.
ते माझं ऐकतच नाही ना ग ते ह. जेवण झालं का तुझं?
हो झालं ना.
हा काय स्वय
आता जेवन आज काय तुरुची डाळ होती अन गव्हाची पोळी.
हा, पोळी आणि वरण का हा तुरीची, हो.
अन तू काय जेवण केलं मग?
हा मी पण पोळी, भाजी केली होती कोबीची.
हम्म
हा जेवण पण केलं आता बसली होती मी इथे बाहेर
बाहेर बसले होती का
हा आता मी फोन ला करून फोन लावला अंजली सोबत बोलली हम्म नवानगरची हा त्याच्या सबध बोलली होती ती मी हा, आता रिमाला लाव ते असं करून तुला लावलं मग फोन.
मी त असं काही नाही कोणालाच नाही, लावलंच माझं लावलं नाही. जात ना म्हणून काही लावलं नाही मग त्यांना लावायला सांगून देते ते लावतात.
हा मी पण आज पूर्ण म्हणजे आमचं ते तिकडं वडगावला गाव लसी दोन अंगणवाडीचे एकत्र लसीकरण असताना फार गर्दी असते ना मग तिथं तीन वाजताात घरी पोहोचली मी हम्
ह तेी साडे किती वाजेला जातात तुम्ही
सकाळी का नऊ वाजता म्हणजे घरून मी नऊ वाजता निघाली
हम्
साडेनऊ पर्यंत लसीकरण सुरू झालं आमचं हा ह पण ना तिथं म्हणज ज सुरेखाचं आणि माझं दोघींचं लसीकरण होतं
हो
ह गर्दी असते ना मागोन अंगणवाडीच त्याच्यामुळे एवढा टाइम झाला हम्म
जास्ती पण लोकसंख्या आहे तिथं ना
हा संख्या जास्त आहे ना ग आमच्या इकडं
हा आज काही काही सांगितलं का नाही मग
हा बघ आता आज ना रंजना मॅडम पण आला होता आमची गरोदर मिीटिंग पण घेतली आज
बर बर मीटिंग पण घेतली का आमची तर मीटिंग होय
हम्म
डबा अजून
काय मग अजून
काही बोलायचं असं तेच विसरून जाते क मी पण
काही नाही ना ग असं होऊन जातं
हो हो
पाऊस पण नाही येते ग अजून कधी येणार काय माही पाऊस पण
पाऊस पण तर लांब लांब जाता ये ना
हा ना हा तू गावातलीच आहे ना गरीमा तुझं इकडच आहे का माहेर गावातच हा किती बहिणी आहे तुम्ही
आम्ही पाच
पाच बहिणी का
होय पाच बहीण दोन भाऊ भाऊ दोन
दोन भाऊ आहे तुला हा
हो
आणि तुझ्या सासरवाडीला किती आहे तुम्ही
आम्ही चार दीर जेठाणे चार आहे आम्ही हो
का हा तू मग लहान का सगळ्यात
सगळ्यात लहान मी. नाही लहान हो.
हा. ह आणि तुझे सासू ससुर पण आहे का
सासू आहे आ मग सासरा किती आठ वर्ष झाले का वारले ते
नाहीे या का हा
हो नाही ते पण दारूच पेत होते ग.
हा म्हणून हां दारूच पीत होते का. हा ना काय करणार आपण पण ऐकत ऐकणार
मग ऐकणार तेव्हा खूप सा ते पण ऐकलच नाही त्यांनी दारूस पिऊन ग पण त्यांचे मुलं चांगले आहे एका एक आहे दारुड्या हो हो तीन भाऊ चांगले तो तीन नंबरचा. तीन नंबरचा आहे हो दुसर नाही पित मग. मग हा एक तर रहायलाच पाहिजे ना बाप
हा ना ग म्हणून असेल.
हो डिटेल त्याच्या बापा सारखाच आहे तो.
अस.
का करी कोणचं काम तर नाही करत काम तर अजिबात नाही करत. दोन दोन मुले आहेत अजून काही शेतामध्ये हात पण लावला नाही त्यांनी तरी पण म्हणजे हा खायला कसा येतोच
हा खाऊन घ्यायचं नसत का बसायचं मग दिवसभर
मग म मग दारू पिली तेच काम कर
त्याची बाई काय नाही सांगत का त्याला.
शी बाई बाई खूप म्हणजे बांगड्या होतात त्यांच्या दोघांमध्ये त्यांच्यात दोघांमध्ये भांडण झाल्या म्हणजे हे दोन दुसरे दोन तीन भाऊ आहे ना ते उचलून घेतात मग त्यांची परत भानगड होते.
हा ना काय मग.
हम त्याला समजावयाला गेलं की भांडण करायला लागत असेल ना तो.
तो दारू पिलेला असेल आणि हे दुसर चांगले असेल मग काय करणार आहे.
तर पैसे मागतो तर मग हो काम नाही करत नाही का पैसे मागणार ते काम करणार पैसे देणार का बर पैशे. असा करत राहतो तो काम तर अजिबात करत नाही ग बाई. कसं करणार ते.
काहीच मग बाई त्याच्या मुलाच काय होणार ग तो काम नाही करणार तर आपण तर आपण आपल्या मुलाला बघायचं का त्यांच्या मुलांना अस हुन जात त ना ग आपण पण बघणार आहे पण आईवडलां आई वडिलांशिवाय म्हणजे दुसरं आई वडीलच करतात ना ग दो कोण करणारे मग आपल्या बाळासाठी. हम्म त्याला समजायला पाहिजे हा. तशीच आहे का ती पण हा. म्हणूनच त्या दारळ दार सोबत कसली मग ती पण हम्म.
काल गप्पा परत भांडण करून गेली म्हणे त
हां गेली का?
सांगत होते हे मुले येऊन येऊन मला काय सांगायचे. येगले हो.
ते दुसऱ्या घरात राहतात का?
नाही नाही एकत्रच राहते. सगळे एकत्र राहतात ते.
हा पण अस नाही करायला पाहिजे ग ते आपल्या बाळाला तरी बघायचं ना हम्.
तिला पण समजायला पाहिजे हे तरी माया माझ्या मुलाना फक्त आहे मी नाही यांच्याशी म्हणजे अस भांडण पाहिजे पण ती पण आहे का?
तिच्या पती म्हणजे दारुडे आहे तिच्या नवरा तर म्हणजे यांच्या सोबत तरी चांगलं राहू असं तिला नाही का असं समजत असेल का?
स समजत त नाहीला. खूप अशी करते ती म्हणजे छट्या छोट्या गोष्टीवर पण ती भांगड कराय नाही.
अस अ आगा असेल मग ती पण
अगाव एक खूप आगाव आहे आम्ही तीन तेर म्हणजे ठाणे पण आम्ही ते आम अजून काही भांडण नाही झाले पण त बांडून ज समजून घेत. नाही नाही त नाही म्हणून तं होत ना. तू जरी दारू पिवणार असेल तर मग शांत. ततच फायजला
हम्म.
आपण जर बोलल.
त्याला स वाढ हो वाढत जाते.
हो ना.
अर.
आपण माघार घेतला की मग ते पण शांत राहतात हा.
हो समजायला पाहिजे.